काय रे भावा किती दिवसांन आठवण झाली माझी?
हम्म. केला असंच म्हंटल फोन विचराय चिराय व्हाटसप कुठे बघूया कुठं काय करतोय कोणत्या कॉलेजला आहे? बघू या म्हटलं जरा.
इकडे य हम‌ इकडे य रे आपल्या अम मालवन हाय.
मालवणला‌ आहेस एवढ्या लांब. हॉटेल मॅनेजमेंट ला घेतलंस ना ‌?
आं
हॉटेल मॅनेजमेंट ला. त्याला विचारलं होतं संस्कार ल्या तो बोलला हॉटेल मॅनेजमेंटला घेतलंय म्हणे.
हा हॉटेल मॅनेजमेंट ला घेतलंय.
होय‌.
हम्म.
बघूया आता हॉटेल मॅनेजमेंट करणार अन कुठेतरी छोटंसं काय तरी बघणार.
हा. हम्म असा प्लॅन होता माझं पण तेच माझा पण तेच प्लॅन होतो
हम्म.
बप
म मी तुझाच काय तो प्लॅनिंग आय म काय करूया आपण ‌ तुला परवडेल काय पण आपण आप आपण जर दोघात ‌ जर ‌ केलं तर ‌ हॉटेलचं ते
होय जागा ए का पन आपल्याकड?
हाय जागे बीगेच बघुया आपण. तू म्हणजे करू शकतोस काय आता आपण जर करायचं म्हटलं तर?
हा मी चायनिजच का पहिलं होतं माझं दुकान पण आता बंद केलं आता.
हां.
तुझ्याकडे जागा आहे म्हणून मी चालू शकतो चायनीस
हा म तू या अ करे
ते आ मग काय जागा आपल्याकडे भेटत रे एका दोघांना विकलं का हम हम्म त्यांचे कसं अम तम ते जरा पैशेच आहे ना ते कमीच आहे. एक सांगतोय विस आणि दुसरा सांगतोय पंचविस.
पण हा पण तू अधून मधून येतील ना कॉलेज वरून? ते हँडल करशील ना म्हणजे जरा. हे बी आता तो कू बिखर हंडल मी बाकी करतो रे बाकी काय टेन्शन
अटे हो अरे आता माझा आहे ना अटे दोन महिन्यान ते कम्प्लीट होणार आहे. हॉटेल मॅनेजमेंट चा.
हा हा म‌ लगीच लगीच लगेच म्हणलं लगेच‌ धंद्यात ‌ घुसूया म्हणतोस की म्हणजे तू
आं
हॉटेल मॅनेजमेंट झाल्या झाल्या.
हा ते म बोललो अगोदरच थोडी म्हणजे माही ती घेऊन ठेवायची जमनीची वगैरे कसं काय म कसं ते जर माहिती घेऊन ठेवलात ना की कसं दोन महिन्यात जर तयार जरी झालं ना आपलं ते हॉटेल
हा.
तुझं कम्प्लीट झालं ना, आपण डायरेक्ट खोलू शकतो लगेच हॉटेल असं माझं प्लॅनिंग हाय.
पण बघूया आता कसं काय ते. तू पण बोलतोस ना मग करूया दोघांच्या पार्टनरशिप मध्ये करूया ना आपण. तुझं चायनीज होईल मग माझा हॉटेलचा बघू कसा काय.
हंम हंम चालतंय मग
हम्म आ ते करया मग ते आपलं कसं ते कूकच करशील ना हँडल
हम्म च बघतो मी आता मागचा आहे तो मला. मागचा होता त्याला लावतो फोन त्याने पण मध्येच कल्ला केला होता. म्हटलं नको येऊ एवढ् तरी अजून काही दुकानाची काय कंडिशन एवढ मग तू बोलतोयस तर मी लावतो फोन त्याला चांगला आहे बी. मस्त आहे कूक एकदम मस्त भारी बनवतो पण माझी कस ती नंतर मग अडचण आली आणि बाबांची तब्येत बिघडली तिकडे मग खर्च झाला भरपूर नंतर मग इकडे काय त्याला मटरेल बीटृरेलला पैसेच नाही उरले सगळे. त त्यांना टाकले होते ना त्यामुळे
हा हा.
हम्म त्यामुळे मग काय बंद केले नाही मी नाही तर तसं नाही बंद करणार मी. तेवढी काय माझ्यासाठी हे नव्हती. मीलत बघूया मग
हम् हा करूया ना काय एवढा विषय नाय. माझं पण आता कम्प्लीट होतंय हॉटेल मॅनेजमेंट. त्यानंतर काय आपण दोघात करूया एवढं काय नाय टेन्शन. हम्म हम्म पण ते आधी बघावं लागेल ना कसं. काय त्याच ते भाड्यांचं बघाय पाहिजे कोण हा एकटाच हाय.
हम्म.
हां असं हाय.
बघूया म्हणजे? आता किती वारी कशी ती जागा आहे. तवीस सांगितला नाही एकाने एका पंचवीस सांगितला नाही. पण ती वीस वालीच बघायला लागेल कमी याच्यातली बघूया.
टॉप अरे मागे हाय ना, तो टॉपचा पॉइंट हाय. पण काय विषय झाला आत्ता कोणतरी तिकडून दुसरां आलाय तर टॉपचा पॉईंट होता ते बिझनेस साठी.
व्हय काय मग तिथं साईडला कुठे नाय हाय काय?
हां बाजूला नाही रे तू पण म्हणेल माझाच मित्र हाय. नाही रे हाय जागा आहे पण कस मित्रच आहेणार रे तो म्हणेल माझ्या या्याच्यावर हे करतोस. त्यामुळे नको ती लफडी तू बघतोयस तिकडे बघू.
हां. हां.
हा माझे म्हणजे पाच पण काही टेन्शन नाही धंदा फुल होईल. का आरामात होईल धंदा आपला पण ते मग आपल्याच करावं लागेल बरोबर, पण ते आधी पहिले तर रूमचं म्हणजे इथं समाजलं पाहिजे भाड्याचं कसं काय ते. ते बघतो मी तरी पण. त्याला विचारून बघतो थोडे काय कमी कर बाबा आणि त्याच्यातले. विचारून बघतो त्याला आणि आणि मग जर समजा ज ते कन्फर्म झालं आपलं. तर मग आपल्याला मग ते साहित्य पण सर्व बघायला लाेल ना हॉटेल वटेलच ते कुठं काय घ्यायचं सगळं?
हम्म चालतंय. माझं सामान आहे, तसं माझ्या सामानच टेनशन नाहीय. आता तू बोलतोस म्हणून आता, मी ते विकून टाकणार तो सामान. कढई बिठई सगळे मोठ्ठी गॅस होय.
हा हा हा.
होय.
हम्म मग बघूया.
मी मी त्याच्या मी त्याच्यावरतीच फोन केला होता. मी त्याच्यासाठीच फोन केला होता, की बघ गिराईक कोणतरी ते हाय सामान ती विकूण लाव.
हा.
अ तू असं बोलायला लागला म्हणून आता मी ते विकून टाकलं असतं. बाकी प्लेटा वि प्लेटा हम्म प्लेटा बिट्टा का माझ्याकडे आहेत सगळे.
हा हा हा. मग प्लेता आणि हाईत. पण काय खराब कोणतं साहित्य काही झालं नाही ना?
नाही नाही चांगलं सग होय नाही चांगलंय.
सगळं चांगलं आहे. हा हा. नाही तर कोल्हापुरात गेलो असतो असं काही नाही.
हम्म. हे विषय फक्त काय सिलेंडरच तुला व्यवस्था करावी लागेल. कारण का आता ब्लॅक पिकनिकत ना बघशील ना तेवढं.
हा. हा सिलेंडरचं बघतो एवढं काय टेन्शन घेऊ नको त्याच. सिलेंडरच बघतो कसं काय ते.
होय. मग तुझी तिकडेच मालवनला.
तिकडे ना ब ओपनवाला ओपन मध्ये आम्ही मोडतो, ते किती आहे याव ते अ किती माहिती आहे सग ळे पकडून हॉस्टेल बिस्टेल ते पकडून तरी लाखभराकडे जातेत.
होय काय? पण आपली लोक असतील ना जास्त, आपली लोक अस- ते न म्हणजे पोरे आपल्या मालवणी बिलवणी, की बाहेरून कोल्हापूरी
हा मग नाही बाहेरून पण तसे पण बाहेरच ते जास्त नसतात त्या मालवणची त्या पट्ट्यातले आहेत ना कडची. तिकडचे जास्त असतात आणि आपल्या इकडचे पण अस- तात पण आपल्या इकडची एवढी नाई, त्या टाइपची मालवणतली.
अ बर त्याला कसं येतं समुद्र किनारी आहेत ना ते. स हॉटेल म ते सगळे टाकतात. मी काय म्हणतो तिकडे नाही काय प्लेस आपल्याला? तिकडे नाही प्लीस.
तिकडे प्लेस बघितला ना तरी मग आपल्याला.
महाग असेल ना?
बघू आपण तिकडे जागा बघत ले काय नाही, होत मग तिकडे अजून तर. नाही जागा आपण कस विषय काय आहे की आपण जर इकडे गेलो. तर आपल्याला म्हणजे राहं बिन तिकडच करावं लागेल सगळं आपलं.
होते काय करावच लागला पण तेचा फण असा प्लेस बघलच ना तर तिकडे चांगलं चांगलं पाहिजे. ते भरपूर आहे ना रे आपल्यापेक्षा तिकडे, बारा महिने परह पर्यटन असतोच.
हा हा हा, हम्म. ते पण आहेच, बघूया कसं काय तर म तिकडे पण बघतो एक मित्र आहे तिकडे तिनं पण तिकडे टाकलान आहे. आमचा सिनियर होता त्याने तिकडे टाकला नाही. म्हणजे हा त्या साईडला वाट तेन मालवणला तिकडे, सोई त्याला विचारतो, अजून जागा वगैरे काय आहे काय तिकडे? असं विचारतो, माहिती काढतो त्याला पण विचारून बघतो मी. जर असली तर मग तिकडे बघूया. काय प्लॅनिंग करूया तिकडे पण बघायला. असं करूया मग. हा आता. आणि इकडे पण पाचंडला ला पण बघूया. असं करूया हम्म. पण आपण आपलं सगळ्यात भारी कुठे चालला असं माहितय आहे आनुसकरी घाटात आहे ना तिथे पण पर्यटक जास्त वरती तथे म्हणजे एक अ एक दोन टपरीवाले आहेत ना त्यांचा धंदा फुल होतो वाडा हो आणि चाय विकतात ते धंदा फु होतो त्यांचा तिथे. तिथे जर एखाद्या जर हॉटेल जर गेलं ना, तर प्रॉफिट मध्ये पूर्ण येईल तो. पण तिथ अस हॉटेल. टाकण्यासारखी अशी जागा नाही रे तिथे, पण असं म्हणजे पाहिजे तेवढे आपल्या हा. ला जेवढे लागणार एवढे हा, ज्या जागा होत्या ना त्या जागेवरती छो छोट्या छोट्या म्हणजे टपऱ्या खोल्या नाईत त्याने वाडा पोवाल्याने अस.
हे होय काय? होय तेवढे बघ तू मग चान्स बघूया आपण.
हा
णज ते रातभर बघायलाग आजार येत ना अजून. बाथरूम ब ज लागत काय झोप होत नाही.
होय हम्म. ते घरात आजारी माणूस असला की तसच करावं लागत सगळं काम बघावं लागत.
टेन्शन तेवढं काय टेन्शन? ते रिकवर नाही होतपर्यंत आता होतील, झालेत तो आता ते थोडंसं ते रावले आता म हात तिथ झालंय शिपुट्टेठल्या रवले रिकवर
हा हा हां.
रात्री बी तच काय बघायला लक्ष द्यायला लागतो नाे गोळ्या म्हण काय म्हण?
होय, हम्म, सर्व बघावत लागणार पेशंट मात त्यानंतर जागेवर असला तर सगळं सर्वच बघाय लागतं त्याच्या मग. होय. हा. मग बाकी काय?
बाकी ठीक. हम्म. हम् ती बघ कुंकू. हुमं नाही जाईल आता थोड्यावेळानी. तू येणार कधी मग इकडे मध्ये मध्येच आलास. ये मग तेला बघूया, आता पण मी पण बघतो ट्राय करतो मग तू पण बघूया.
पण तू पण बघ त्या साईडला असली तर म्हणजे कसं आल्यानंतर मी बघेन तुझ्याकडे. येन कधि तरी फिरी मारेन हंम. हम्म. आपण म्हणजे दोघं गेल्याशिवाय जागा म्हणजे बघत ना प्रत्यक्षात जाऊन, तर आपल्या समजणार नाही. कोणत म्हणजे कोणत्या जागेवर काय आपलं प्रॉफिट येईल, कसं काय येईल. तर की तिथे गेल्याशिवाय आपल्या समजणार नाय हा असं आहे.
हम्म हम्म ठीक आहे. बाकी ठीक ना घरचे? हम्म. हम्म. चालतंय. हम्म बाकी सगळे बरे आहेत. तेवढं बाबाच हे जरा आहे चालते. बघ हम् उद्या पण न्यायचंय त्यांना चेक किंगला न्यायचं उद्या कणकवलीत.
हा हा हा. हम्म. चालेल हा चालेल मग ठेवूया. ठेवतो हा ठेवतो चालेल नंतर करतो.